हॅलो हॅलो हम्म काय
काय नाही बसले
जेवला बिवला काय जेवलासा काय नाही हम्म हम् काय केलाईसा जेवण झालं
का नाय गवत गवत आनायला गेलेली
हम् जेवण काय केलय
जेवण चपाती भाजी भात डाळ भात
हम्म कसली भाजी केला आमच्या काय आगबी चालूल
होय
होय
भाजी बटाटूची केलेली
हम् हम् हम्
हम्
पिवळा बटाटू केलता काय लाल बटाटू
लाल बटाटू आळंबी कुठे भेटली
आळंबी काय की मामांनी आणलेली
हम्म कुणी बनवली
हम मीच की
म रेसिपी काय काय
रेसिपी काय धुन घेतली सोलून पहिला
हम्
धुवन मिठाच पाण्यात जरास ठेवलेली पाच मिनिटं नंतर मग कांदा टोमॅटो घालून कुंडडी मारली पाणी घालायचं नाही त्याच्यात पाणी आपाआप सुटतय त्याला
नाही हम्म
हम्म
चांगली लागतात
होय चांगले लागतात की
हम्म हम् हम् खातोय तर भेटायला नाहीत आम्हाला
पिकत आनायच की
हम्म
आत्ता लई महागाय आहेत खरं मशरूम
होय ह्या सीझनला भेटतात की भरपूर
हम्
बेळगाव साईटला जायला पाहिजे हम्म बाग असतच हम्म ह का
आणि परा
हॅलो
पोरांच्या सुट्टी.
हा आज सुट्टी हाय.
हम्म हम् खेळायला गेलेत का?
खेळालेत गेलेले गवताला एकटं-
हा हा तुमच्यासोबत आलेलं काय?
हम्म माझ्यासोबत आलेलं.
हम्म
रोपा करायचे बाई उन पडलंय
कवा करणार हायस?
ऊन पडलं की ग पाणी नाही आहे उपेत ना.
हम् हं
पाणी सिडून मान चिकल करून,
हम्म ह्याचं पाणी चालतंय बोराच.
हम्म हम्म बोरायचं. ते बायका पण भेटयला पाहिजे की, बोराच आहे ना तिथंबाहेरच भावीला बोरा आहे. बोर भी आहे भात बलाय इंजन बला बया म्हणायचं.
किती वाजता पाणी येते.
ते नाही अ संध्याकाळ आहे वाटतं सहा वाजता ते सकाळी सहा.
मग कसं बायका हे करणार रोप पाणी सोडून चिखल कसं करणार.
सोडून घ्यायचं सकाळं उठून बायकांना सांगायचं.
थांबायला पाहिजे की पाणी खरं उपर-
बांधून घ्यायचं कट्टे सगळे व्यवस्थित माती.
हम्म
बांध लावून घ्यायचे मोठे.
हम्म आता इथं आमच्या इथं चंदाही त्यांनी कराल त्यांनी,
हम हम
त्यांचं काय पाणी थांबेना, पाणीथांबेना म्हणाल ती एका दिवसाची माणसं दोन दिवसली म्हणून सांगत होती.
आमचे कसं उपय वाढवून घेतलेवरते बांध आहेत मोठे आमचे.
हा हा मग बांधच लागतं तर मोठ-
ते हम्म पाणी राहते.
हम्म्म हम्म
हम्म
आणि
बघू आता बघूता बुधवार बसुन करून घेते बायका भेटली तर-
हम्म हम्म पाऊस काय आता सगळीकडेच. नाही सगळीकडेच आज बंद गेलाय पाऊस.
तर गं पाऊस पाहिजे रोपे ना थोडा तरी,
हम्म हम्म
पाणी तरी चार दिवस राहिला पाहिजे नाही सुटलेलं
होय की मुंबईला पण पाऊस नाही तर पूर्णच सगळं हे झाले.
होय आता बंद झाला मुंबईचा पण पाऊस.
हम्म आल्यावर पुरा होय की पुरासारखा आला आणि
होय, असं अचानक जाऊन उपयोगाचा नाही थोडं थोड थोडा तरी पडायला पाहिजे.
पडायला पाहिजे.
हम्म.
आणि आता काय होऊन उन्हाळ्यासारखं ऊन पडलंय
हम्म. ह पाऊस कधी पडतो का की घरातली कुठे गेली? तर. हम्म आवडली आता कपडे धुवायची आहेत.
ह काका गेले दु तवर
हो ड्युटी वरती गेल्यात.
किती किती ते ड्युटी आहे त्यांुची
त्यांची आता नाईट चालव न उला जातात म्हणजे दहा ड्युटी आहे सकाळ साला होते साातल्या येत्यात
अम् होय, ओवर टाइम पण भेटतय का त्यांना?
होय तेच की आज डब्बल ओवर टाइम आता एक्स्ट्रा. तू दुपारची पण उद्या सकाळना सात वाजता.
डायरेक्ट उद्या म्हणजे आज उद्या थांबून काल गेलेला माणूस उद्याच येणार का डायरेक्ट.
हा.
जेवन तेन मग.
जेवण काय डब्बा घेऊन गेलेत तेथे भेटतील कॅन्टीनला.
हम्म ए.
कॅन्टीनचं घ्यायचं हम्म एक टाईमचा डब्बा.
त्यांच्याकडनं काय मिळत नाही काय.
नाही नाही त्यांच्याकडंन चहा एवढा फ्री.
बाकी जेवण आपलंच.
हम्म बाकी आपलं.
हम्म.
ह का.
भरपूर जातात गावातले तरी पण एकत्री
हम्म हे ते नाही असं किती आठ जण आहेत.
हम्म ते महेशदा तेन जातात की.
हो तेनी पण जात्यात.
हम्म.
मग या सागर कुपीत करा.
हम्म.
भरपूर तरी सात, आठ जण आहेत.
पोरींची पण भरती हाय वाटतं की तिथं.
मुलींची नाहीय आहे भरती.
नाही.
नाही नाही. विचारलं की चौकशी केली.
हम् हम्,
बघू आता हे ब्बाळा आता बघू हे ब्बाळा बघितलंय. माझ पण कामाचं किती होतय का बघायचं.
जाणार होती. हे करायला.
कुठं
रिझूम घेऊन एकच ला.
एक कसला.
हम्म,
हम्म हम्म, हो तिथं पण बघायला पाहिजेत ग क ब्रेक आहे तिथं.
हम्,
सहा महिन्याचा ब्रेक आहे ना,
काका कुठं जात्यात मग.
ह्यानी इथं जात्यात दिसलेरियाला राजकुळीजवळ.
तिथं जात्यात.
हम्म,
मला वाटलं काय एकसला जात्यात.
हम् हम, इथं दिसलेरीला जातात.
हम्,
बघू आता हे बाळा पण हाय म्हणे.
चालू केल्यात हे बाळ पण
हेब्बाळा ही आहे हिची कंपनी आहे. मंक्याची आहे का फॅक्टरी. स्वीटकॉर्नची.
बंद आहे ती आता.
होय. चालू होणार आहे नी आता.
हम्म, म्हणजे ती माझ्या मावशीची मुलगी आहे की नाही सासरेची माझ्या ते जाताये हेब्बाळा जात होती ते सिक्युरिटीला.
हम् हम हम हम,
तिला पण आता सहा महिने झाले ब्रेक दिलाय.
होय. हेब्बाळपण ब्रेक आय.
होय.
हा हा हा, कुठल्या गावची ती
बिळंगीची
बिळंगीची हा हा वय
हम्म,
पेमेंट किती आहे तिला.
तिला आठ होता.
लय कमी आहे.
आठ तास ड्युटी हम्म,
कमी आहे ना पेमेंट म म हा साडे दहा म्हटलेल की.
नाही तिला आठ देत होते वाटत.
हो आत काम करणाऱ्यांना बहुतेक साडेदाहा असणार.
हा हा आत काम करणार आहेत कानी त्यांना
हम्म
आणि भारी की ओ ते स्वीटकॉर्न तेन घेऊन यायचं आणि त्याचे सगळं पदार्थ तिथं तयार हो तात म्हण कि ओ.
होय भा बाहेर देशाला जातात ते पार्सल होतात.
हम्म समोसे पण तयार होतात.
होय समोसे सगळंच तयार होतय?
हम्म. अर्ध कच्च हे झालेलं तयार होतय. आणि बाहेर जातात म्हण.
हम्म.
ती आणलेली एकदा परत ते असं चे हम् आता बाद झालेली कंस तेन असत्यात की
हो अर्धि खराब झाली आर्धि
हम्म खराब झालेलं हे झालेलं ते पण पोत पोत भर आणत होती ती.
होय रिटर्न देत्यात.
हम्म.
तर बघू बघितलय मी पण.
हे पण खरं जायचं प्रॉब्लेम होता नी तीघ ती गाडी मारते त्यामुळेच स्प्लेंडर घेऊन जात होती.
हम् हम हम्. मी बी काय गाडी मारतोय कि रे पावसाच जरा गाडीच अवघड होतय.
हम्म.
स्कुटीचा
ते एकदा हे केलं की
हम्म जर पाऊस जरा हम्
हम्म आता का शेताबितातली सगळी कामं गेली झाल्यावर जायला येतय.
हम्म. ती काय आता पंधरा हजार पेमेंट आहे.
हम्म भात पेरायलाच नाहीसा मग?
नाही रोपच हाय सगळे.
हम्म किती जागे हाय?
हम दोन जागी आहे कंबरताडे आणि इथे गावाजवळ.
हा हा.
तिकड तिकडी सला मुडी सईडला.
हा हा.
हम्म.
बायका कस घेऊन जायचो ओ मग तथं?
जातात कि वाट आहे कि.
चालत जायचं?
आता हम् चालत जायचं.
हम्म.
हम्म.
चलामणीचं पण नदीला पाणी आहे, लय यालं मंदिर, मंदिराच्या पाय मंदिराच्या पायरीला आलतं पाणी.
हम्म, लगेच कमी झालं ग
हम्म, मोबाईल वर आलेलं ते.
हम्म हम्म.
आता पाऊसच नाही ना, त्यामुळे आटणार पण वर सोडलं पण असल पाणी.
होय, नदीच पाणी गेलं खालते तेन ते उस त, ओप्यातलं पण पाणी कमी झालं ओप्यातलं.
हम्म.
चंदा त्यांची झाली बर
होय झाली त्यांची, दोन दिवस झाली.
हम्म, तिने कुटुंबच सांगितलेलं काय की.
ती कोणतरी तुमचं, वरच विद्या आई तन नाहीत काय आमच्या त्यांच्याकडनं कुणाला तरी सांगितलेलं आहे तिनं
हम्म हम्म हम्म. हि होती वय
हम्म, चिकनच जेवण केलय मी
हम्म.
सगळ्यांना.
हं हम्म. भारत कुटे गेला?
आता तिथं पण काही जेवायला आलं नाही, बाहेर बसूनच जेवले ना म्हणे रस्त्यावर. रस्त्यावरच शेतय नवं ते, वय हम्मम.
हम्म.
दडीच्या रस्त्यावरच की जेवली म्हणू होय आत हाय, मग तिथं बसायला याय पायजे की, बायकांना पण आणि पुरुषांना पण.
जीवन काय झाले, होय होय बांधावती बसाय येत नाही ना. जेवण काय बनवलेले अन काय कि, चिकन केलेय का दोन दिवस ह
होय दोन दिवस.
चिकनच बनवलेलं.
हम्म, आता सगळीकडं रोपेला चिकनच करायल्यात.
होय, मी बघू गोडं करणार.
ह
म्हणजे, हे येत नाहीत ना त्या, एक एक जण खात नाहीत की.
होय होय.
तेच सवपना
हम्म.
हम्म हम्म.
एक एक जण सत करा तनी गेलेत भाडं घेऊन, भाडय आता
एअरिंग पुरे दादा
हा होय पूर्वेला
तुम्हाला फोरविलरच कुठल्या गावला
गावाला
कोणत गाव म्हटल हो हो अंबोली साईड ला काय
होय होय
हू हू तो धबधबा आणि बघण्याजोगे आहे पावसाचा
होय की खरं रिस्क पण तेवढी हाय तिकड
हू हो होय भरपूर जातात बघायला
हू
जायला पाहिजे एकदी बघायला
जायला पाहिजे तुम्ही जायय नाहीसा तिकड
नाही जायला ट्रीप एकदी काढाय पाहिजे सगळ्या बाईकांची
हू हू कणेरी मठावर कधी आलता काय नाही
हू
कणेरी मठाला
हू
आलेलो खरं बाहेर बाहेरूनच बघितलंय फक्त आत जायला नाही
नाही
आत जा भारी आहे म्हणे बघायला हॅलो